हा
हा हॅलो बोला!
हो बोला बोला!
आ! मग जाऊन आल्यानंतर मग कसं वाटलं तुम्हाला तिकडचं सगळं?
बापरे बाप मग म्हणजे खूप वाईट वाटलं त्या लोकांबद्दल.
हम्म!
की जे आम्हाला म्हणजे विचारत होते कि हा अजून किती राहिलय वरती चढायच हा कि म्हणजे अजून आम्हाला किती वेळ लागेल थकतात ना लोकवरती चढायला
हा हा मग असं हा असं वर गेल्यानंतर खाली बघितल्यावर छान वाटत असेल ना
हो नजारा तर खूप सुंदर आहे जिथे आम्ही रूम केलेला
हा म्हणजे तिकडं वर गेल्यावर रूम वगैरे आहेत
हो हो रूम आहेत ना मंदिराच्या आजूबाजूला हॉटेल आहेत हॉटेल म्हणजे प्रत्येकाच्या भागानुसार आहेत कि केरळ ओडिसा आंध्रा आपलं महाराष्ट्र कर्नाटक असे प्रत्येकाचे अ असे हे आहेत वेगळ्या वेगळ्या हच्यानुसार आहेत ते हॉटेल कि प्रत्येक भागातून लोक येतात ना तिकडे फिरायला
आ तर त्या प्रत्येकाचं जीवन ते वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात बनवतात मी महाराष्ट्रवाले आले की त्यां मेनू ते इकडे भेटेल केरळवाले वाले गेले तर त्यांचा मेनू ते वेगळा होता
हा हा प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळं हॉटेल होतं
वेगळे वेगळे होते त्यांनी ना नावानेच होते ते त्यांच्या त्या त्या राज्याच्या नावाने हो ते
हा हा, म्हणजे तिथ वर गेल्यानंतर आपण राहू पण शकतो काय तिथ?
हा, तिथे मग रूम बुक करावे लागतात.
अगोदरच करायला पाहिजे काय?
नाही नाही गेल्यावरच केले होते अगोदर काही माहिती पण नव्हती आम्हाला आम्ही अचानक कस गेलेलो हा तर मग रूम बुक करावे लागतात त ते जाऊन हम् तर झालं आपण
भरपूर लोक असतात मग तेवढ्या सगळ्या लोकांसाठी असतात रूम अव्हेलेबल
हो त्यांना माहिती असतं ना की हा आता ह्या सीझनमध्येध्ये खूप गर्दी असणार आहे
हा हा
हा तर ते बरोबर हो करतात ते तसं त्या पद्धतीने मॅनेज करतात ते आणि रूम मोठे नाहीयेत अगदी एक का छोट्याश्या रूममध्ये त्यांनी सगळं केलेलं असतं एकदम छोटे रूम होते आणि त्या रूम ला लागूनच नद्या तीन म्हणजे रूमच्या गॅलरीतून पाहिजे तर पूर्ण धो दो धो दो नद्या, धबधबा वाहत होता.
हा हा छान वाटत असेल ना मग, ते सगळं बघायला?
हो. ते बघायला छान वाटलं पण नंतर त्याने जसं आम्हाला घाबरवलंय ना अ खूप आवघडाय. आम्ही जेव्हा अ हरिद्वारचं अ एक शंकराची मूर्ती आहे हरिद्वार मध्ये
हू हू
ती जाताना आपल्याला लागते.
हू.
रस्त्यात आधी हरिद्वार वरूनच जातो ना आपण वरती.
हू हू.
तर तिथे ते शंकराच इतकं म्हणजे जवळ, जवळ खूप उंच आहे तो
तर जेव्हा आम्ही गेलो ना तर आम्हाला पूर्ण दिसत होती ती मूर्ती आणि जे व्हा आम्ही आलो ना परत
ऊ हू
तेव्हा फक्त त्याची मानच, असं खांद्यापर्यंत पाणी होत.
अ तेवढं उंच पाणी आलेलं?
इतका पूर आलेला होता. तर ती थोड घरी येऊन म्हणजे आम्हाला एक दिवस तून पुढे यायला लागला तर घरी येऊन, ती मूर्ती पण पूर्ण वाहून गेली.
होय काय? मग तुम्ही अगदी योग्य वेळेत जाऊन सुखरूप
सुुखरुप पोहोचला. जवळ जवळ मी तुम्हाला सांगते दोन दोन ते तीन मजल्या एवढी बिल्ड मूर्ती असेल ती.
हा हा, तेवढी उंच मूर्ती, हा केवढा पाऊस पडला असेल ते
एवढा पाऊस पडला आणि आम्ही जेव्हा आदल्या दिवशी अ केदारनाथला जाण्याच्या आदल्याच दिवशी आम्ही हरिद्वारला येऊन गेलेलो.
हा हा
तिथे सगळं दर्शन घेतलेलं तिकडे आजूबाजूला फिरलेलो
हम्म
तर तेव्हा ही मूर्ती आधी पूर्ण पाहिलेली
होय काय
आणि जेव्हा परत येताना पाहिली, तर पूर्ण तिच्या खांद्यापर्यंत पूर्ण पाणी पोचलेलं.
बघा मग. काय करायली? हो.
खूप अवघड परिस्थिती होती तेव्हा. अजूनही येतात म्हणजे पूर तर तिकडे येतच राहतात. छोटे मोठे, पण नुकसान पण होतं.
मुळे येत असेल तिकडं.
आणि ते त्या लोकांच्या घरांची पण ठेवण असते ना
हू हू
ते घर त्यांचे एकदम असे कडेकडेने कडेकडेने बांधले असे तारावर पण त्यांची घरं बांधलेली असतात.
होय काय?
हो आपल्याला विशेष वाटत की, एवढ्या पावसाच्या ह्याच्यात पण उतारावर हे लोक कसे राहतात पण उतारावर त्यांचे घरं असतात कि ते उताराने ते पाणी पूर्ण अस वाहून जावं घरामध्ये येऊ नये त्याच्यामुळे ते तशी घर त्यांनी बांधलेली असतात
तर ती करून बांधतात काय
हा पूर्ण असा स्लोप असतो आणि स्लोप वर त्यांचं घर असतय
होय काय हा हा आहे थोडं छान आहे मण सगळं बघण्यासारखं
पण तो जो आहे ना तिथले लोक म्हना किंवा तो जो परिसर आहे उत्तराखंडचा ते तिथलं वातावरण म्हे तुम्ही जसं कोकनचं वर्णन केलं ना
हा
तरं सेम आहे तसचं आहे
हां हां पणं तिथली लोकं असं घाबरूंनचं राहतं असतील नां किंवा कधीं असं जोरांन पाऊस येईल किंवा आपलं घरं असं एखांद्या वेळेसं वाहूंन जाईलं असं वाटतं असेल नां
हो ते तरं आहे तिकडे कनेक्टिव्हटी काहींचं नाहीं
हां हं
तिकडे राशंन वगैरें ते वेळेतं पोहोचतं नाहीं किंवा मंग लाईट जरं गेले तरं किती किती किती दिवसं तिकडे लाईट नसते आतां हे पूर वगैरें येतो किंवा मं भूकंप होतांत तरं लाईट पणं नाहीं राहतं त्यांनां
हां पणं तरी पणं ती लोकं तशीचं राहतांत नां तीथ
तशीचं राहतांत तरी त्यांना ते सवयीचं झालंय
हो हो त्यांना कांहीत रोजतचं असल्यांसारखं आहे
कायं
त्यांना रोजचं असल्यांसांरखंचं आहे म्हटलं ते
हां ते त्यांच्या सवयीचं आहे कारणं ते निसर्गरम्य ठिकाणीं राहतांत त्यांच्यामुळे त्यांना गरमी नाहीं पडतं तिकडे एवढी
हां हां
हां त्यांत गर्मी एवढी जाणवतं नाहीं. आणि पावसाळां भरंपूर होतो.
पणं धोका भरंपूर आहे नां.
धोकां पणं भरंपूर आहे. पणं आपल्यां आपल्यां प्रदेशांची ज्यांला त्यांला बरोबर सवंय होऊनं जाते.
जाते जाते सोडां ते तरं आहे पणं तरी पणं आपणं अ त्यांच्यापेक्षां आपणं बरंच म्हणायचं नां.
हो खूंप बरंच म्हटल्यांपेक्षा खूपचं चांगलं आहे
आहे कायं होयं होयं तुम्हीं आतां प्रत्यक्षं जाऊंन बघितलंय म्हटल्यांवर तुम्हांला
खूंप चांगलं म्हणजे तुम्हीं कुठेही फिरूंन यां देशभरातं कुंठेही फिरूंन आलांत नां तरं ते खूंप छान वाटेलं तुम्हाला पणं जेंव्हा आपणं घरी येतो नां तरं तेंव्हा असं वाटतं की आपलां महाराष्ट्र त्यां मानाने खूंप चांगला आहे
हो चांगला होयं होयं हां ते तरं आहे सोंडा
हो आणि घरं तरं मंग प्रत्येकांला चांगलंच वाटतं हां आपलं घरं शांतीने राहूं
तसं नाही जोपर्यंत आम्हीं घरांत असतोयं नां तेंव्हा बाहेरचां परिसर चांगला वाटतोयं पणं जेंव्हा बाहेर जातो नां तेंव्हा घरांत राहिलेलंच बरं वाटतंय
हां जेंव्हा थकूंन येतो नां घरी कि वाटतं की नको जे चटणी भाकरी कायं घरची असेलं तीचं खांवी
खांवी अंन घरांत गंप शांत राहावं हो हो ते बघतांना किंवा असे फिरतांना खूंप छान वाटते. पणं जेंव्हा आपणं घरी येतोय तेंव्हा घरी असलेलंच बरं वाटतंय.
शांततां वाटतें नां आपल्यां घरी.
होयं होयं.
ते तरं आहेचं
हां. आहे सोंडा फिरण्यांसारखं भरंपूर कांहीं आहे.
हो अजूंन तरं खूंप अशी ठिकाणं आहेतं जी आपल्यांला माहिती पणं नाहीतं.
नाहीं आहेतं थोडं भरंपूर ठिकाणं आहेतं तुम्हीं कधीं कर्नाटकांत गेलाय.
कर्नाटकांत तरं नाहीं.
हा हा. कर्नाटकात पण खूप छान छान सुंदर असं मंदिर आहेत म्हणतात.
हो का.
होय होय छान आहे फिरण्यासारखं भरपूर आहे तिकड पण मंदिरं खूप छान आहे तिकडची. खूप सुंदर आणि असं एकदम मोठी मोठी मंदिरे वगैरे आहेत म्हणे.
हा हा हां.
कसं बघाय बघितलं काय विचारलं.
हा जे फिरून आले त्यांनी सांगित
हो हो सांगितलं सांगितलं आमची मम्मी वगैरे ट्रिपला गेले होते तिकड
हो.
तर खूप सुंदर आहे असं म्हणत होते. पण आम्हाला कसं होतं हे बाळामुळं क नई कुठं बाहेर जायला चालत नाही.
हा आणि वातावरण चांगलं असलं तर बरं वाटतं नाही तर मुलं पण आजारी पडतात आणि.
आजारी पडली की लवकर आजार कमी होत नाही त्याच्यामुळ मग ते गप घरात राहिलेलं बरं वाटतय. ते बाहेर दोन दिवस जायचं परत येऊन आठवडाभर आजारी पडणार पेक्षा गप घरात सुखरूप खाऊन पिऊन राहिलेलं बरं वाटते जरासा मोठा झाला ह मग त्याला पण सगळं सवयीचं होतंय ना वातावरण वगैरे मग बाहेर जाय का चालते
हो ते पण कळत पण आणि त्यांना ते स्वतःच त्यांच खाऊ पिऊ शकतात फिर शकतात स्वतःच कळायला लागलं की काही वाटत नाही मुलांना
नाही नाही होय होय ते पण आहे सोडा बरं पडतं मग जरा मोठा झाला कि मग चालते फिरायचंच आहे आता काय
हो चांगलंय आता ते काय शाळेत पण जातो म्हटल्यावर ह् हम्म. तर आहेच.
होय.
आणि आता मग थांबूया ना आता नको ना करायला.
हो हो नाही नाही मला नाही जमणार आता. कारण ते आता उठेल आता थोड्या वेळाने.
हम् हम्.
तो उठला की नाही मला परत दुपारी उद्या दुपारी लावा की मी दुपारी फ्री होत अस ते मला दुपारी लावत जावा.
चालेल चालेल तुम्ही फ्री झालात की मला मेसेज टाकून द्या मग मी करेन. किंवा आता पण वाटलं तुम्हाला एखादा वेळ असेल तर मग मेसेज टाकून द्या.
हा हा बघते जर उठला तर काय न्हाई मला जमणार न्हाई उठला कि मग लावते.
ठीक आहे चालेल ओके ओके.